अ ह्यांच कसं माहिती आहे का त्यांना एखाद्या गोष्टीबद्दल जर उत्सुक त्ता निर्माण करून सोडून गेली ना तर ते त्या मुळापर्यंत जातात. म्हणजे सगळी पाळंमुळं खणून काढतील पण हे चांगल्या गोष्टींच्यासाठी पण व्हायला पाहिजे.
पण त्यांच्या डोक्यात आता चांगलं आणि वाईट असं काहीच नाहीये ना.
काहीच नाही आहे काय? कारण ह्यांच्याकडे तो फ्रंटल लोबच डेव्हलप नाही झाला ना त्यांचा अजून. म्हणजे आपण जो साधक, बाधक विचार करायचा जो म्हणतो फ्रंटल लोप डेव्हलप व्हायला पाहिजे तो होतोच मुळात सतरा, अठराव्या वर्षानंतर सुरू ना.
बरं.
मग तो जर तुमचा तो अवयवच तुमच्या मेंदूमध्ये नाहीये की जो तुम्हाला चांगलं वाईट सांगेल. तर काय विचार करणार ना ते? त्याच्यामुळे त्यांना जे दिस दाखवलं जाते त्यांना जे मिळते तेच ते लोकं चांगलं घेऊन चालतात. मी इवन सात ही गोष्ट आहे गं खाण्यापिण्याच्या पण ह्या मुलांच्या जर सवयी बगशील ना तर वरण भात पोळीभाजी नको आहे ह्यांना खायला
नको हाय.
काय तरी वेगळ पाहिजे. म्हणजे हल्ली तर म्हणजे मागच्या पिढीतली मुलं तरी साधारण पिझ्झा बर्गरवर खुश व्हायची
हो हो.
पण हे आता पिझ्झा बर्गरपेक्षा पण काहीतरी आणि
वेगळंम हव हवं असतं.
हो म म्हणजे मला तर आता कळालं की रामेण नावा
रामेंन राईट मी आता तेच म्हणणार होते की माझी लेक आम्ही गेलो होतो आणि तिला केपऑप्स ते पॉप स्टार वगैरे खूप अवघड हाय. आवडतय आणि म तिने मला सांगितलं आई हे घे. आई आई हे घे मला हे खायचंय. आणि मी आणि ते तिला आवडलं नाही चवीला किंवा मला पण मला ही नाही आवडले ते चवीला तर म मी तर मला म्हटंली नाही पण मी हे खायची सवय लावणार हाय तर मी म्हटलं नाही नाही. तर मला साऊथ कोरियाला जाय म्हणजे कोरियाला जायचंय मला मोठं झाल्यावर. तर मला हे खायची सवय लावली पाहिजे अस तिझं ते उत्तर होत की
हो ना म्हणजे. मला तर खरंच सांगते मला तर रामेन नावाचा पदार्थ असतो हे आ आता तीन वर्षापूर्वी कळाल्या तीन तीन पण न्हाय एक दोन एक दोन वगैरे असेल.
आणि त्यांचं इव्हन मी आता काही स यूट्यूब किंवा युट्यूब वर येणारे शॉर्टस यातून हे तर हे लहान मुलांच्या भावनिकतेशी इतके वाईट खेळतात म्हणजे त्यांचा कंटेंट वेगळा असतो. आणि मग ते असे लिहितात की जर तुम्ही तुमच्या आईवर प्रेम करत असाल तर लाईक करा तुमची तुम्ही देशावर प्रेम करत असेल तर कमेंट करा किंवा तुम्ही ह्या ग देवाचे भक्त असेल तर तुम्ही नक्की तुमच्या मित्रांबरोबर शे शेअर कराल वगैरे अस असतं आणि लहान मुलांना हे कळत नाही ना
नाही कळत ह म्हणजे आईवर तर प्रेम आहेच ना प्रत्येक म्हणजे कुठल्याही मूल असेल तर त्याचा आईवर प्रेम आहे जरा थोडं मोठं झालं की त्याला देशाबद्दल कळतात गोष्टी तो देशावर प्रेम करतोच.
पण मग त्यांना हे कळत नाही की हा एक सापळा आहे आणि इथे लाईक आणि कमेंट करून काही होणार नाहीये त्यांना त्यांचा रीच वाढवायचा आहे त्यांना त्यातून पैसे मिळणारे वगैरे असं नाही ते इमोशनली या मुलांना अं टार्गेट करतायत. आणि
हां बोल बोल.
आणि ते जे असतात ना अं असं तोडफोड करणाऱ्या गोष्टी दाखवतात त्याज्यातले आवाज असतात वेग वेगळे नुसते कानांना ते आवाज चांगले वाटतात किंवा काय काय अ हे मुलींमध्ये सुंदर दिसायचा लहानपणा पासूनच सुरू झाले ले खूप लहानपणा पासन म्हणजे मी फक्त सुंदर म्हणजे आधी असं होतं की गोरा रंग लहान मुलांना हवा असायचा किंवा तो म्हणजे सुंदर आता तसं नाहीये आता त्यांना कळत की अ मा झी बॉडी टाईप कसा हवाय मी कोणते कपडे घालायचेत? त्यांच्या हातद्वारे करायची पद्ध त असं मॉडेल्स जे करतात रॅम्प वॉक वगैरे करताना त्याच त्या पद्धतीने चालणं, हे सगळंच म्हणजे कळत नाही ह्याज्याशी कसं डील करायचंय.
आणि काय माहिती हे का की आता आपण जसं तू जसं म्हणालीस ना की त्यांना अ पूर्वी गोरं म्हणजे हे पण आता तुला माहिती हे जर एखादी सावळी मुलगी असेल ना तर ती कसं म्हणते माहीतीये का हां मला काही फरक नाही पडत मी सावळी आहे त्याचा कारण मी काय शब्द वापरला मी एलिगंटली माझा रंग कॅरी करू शकतेय.
ह हां हां
हां म्हणजे आता जसा बा मान्य आहे यार सावळं म्हणजे ते वाईट नाही आहे नसतोच मुळात पण मी माझा म डार्क शेड आहे माझा थोडा डार्क शेड मी एलिगेंटली कॅरी करू शकतो. ह्याचा काय अर्थ हाय?
म्हणजे ते स्वतःला अ कमी नाही लेखत. आणि मी पण भारीच आहे. असा पद्धतीचा तो ॲटिट्यूड
तो ॲटिट्यूड म्हणजे म्हणजे आपण आत्ता आप आपली जर पिढी बघशील तर आपण आपण सुद्धा असं नाही म्हणत की तो अं सावळा आहे किंवा थोडा डार डार्क त्याचा रंग असेल तर तो वाईट हे पण हे हे म्हणजे ओव्हर कॉन्फिडन्सच आहे.
म्हणजे ही कुरघोडी केल्यासारख हाय की मला तुम्ही कमी समजतात तर मी मला स्वतःला भारी करून पुश करते आसं. आणि त्यांचे शाब्दिक खेळ आणि हे ते खूप म्हणजे स स्टेटस माझ्या मते खूपच मॅटर करतं आणि म हे से एज्युकेशन आणि त्यांच्या डोक्यावरती आसं ओढणार चढणारं भूत हे खूपच वाईट पद्धत ती मी आहे आणि आपल्याकडे सोशल मीडियावर तुम्ही म्हणा किती पण की नाही का अठरा अठरा वर्षात च बंधन हे ते, पण नाही.
त्यांना ते खूप चांगलं टॅकल करता येतंय आता तू मला सांग म्हणजे तू मला सांग अठरा वर्षाचं बंधन आहे बरोबर आता मी जर अंडर एटीन आहे आणि मी माझं बर्थ इयर वाढवून टाकलं. त्यात त्या माठ्याला काय माहिती? की हा अठरा वर्षाच्या खालच्या मुलांनी त्याची बर्थडेट वाढवून टाकली ते शेवटी डबडंच आहे.
हो ना म्हणजे पाचवी सहावीतले मा झ्या भाच्या आहेत ना त्यांच्या स्वतः स्व त्यांच्याच स्वतः चा फोन आहे आयफोन त्यांचे स्वतःचे सगळीकडे अकाउंट आहेत. त्यांना त्यांचा सोर्स करतात त्यांच्या मित्रांचा एक वेगळंच जग आहे आणि त्यांच्याही ते असं सामाजिक वण व गैरे असं काही नाही ते तिसऱ्या जगत आहे
हम्म, हम्म, हम्म म्हणजे तिसऱ्या मितीतच जगताय ते आणि जेव्हा म्हणजे आता तू म्हटलीस पाचशे सहावी आता मी अ खरं सांगायचं तर कायद्याने तेरा वर्षाच्या खाली इन्स्टाग्रामला बंदली आहे बरोबर
हो, हो
जेव्हा ह्या मुलांना आपण हे सांगतो ना की तुझं इंस्टाग्राम अकाउंट आहे तुझं वय काय हां मग काय झालं ना मी माझं मी बर्डे डेट माझी वेगळी टाकली तिथे कोणाला माहितीये आणि काय फरक पडतो तेराव्या वर्षी वापरायचं तर मी आठव्या वर्षी वाप परेन
आणि ते म्हणे वॉ भितील अशा ऍटिट्यूड मध्ये असते की तुम्ही किती छोट्या छोट्या गोष्ट ष्टींचा चा बाऊ करताात अश्या ह्याजांत जातात ते
हो म्हणजे एवढा इश्यू काय करायचा ना त्याच्यात असं त्यांचं डायरेक्ट आणि डायरेक्ट म्हणतात पण बरं का की त्याच्यात काय एवढा इशू करायचा आहे काढलं मी अकाउंट माझ्या सगळ्या फ्रेंड्सचा आहे आणि आपण जर असं म्हणायला गेलं ना की अरे हे कायद्याने चुकीचं आहे किंवा हे इलिगल आहे जर तुम्हाला अ कधी कुणाच्या लक्षात आलं किंवा जर असं काही सिस्टीम आली आणि कुणाच्या लक्षात आलं तर तुम्हाला बा अ शि शिक्षा होऊ शकते आ या स सगळ्यासाठी ते काय म्हणतात माहिती होईल तेव्हा ना तेव्हा बघू
हो त्यांना कायदा नाही, नाही पण कायद्याचा वगैरे धाक आहे ना हा नाही म्हणजे आपल्या जेव्हा म्हणायचो ना घरातले म्हणायच ना पोलिसांना बोलवू किंवा हे करू अह ह्यांना काही फरक नाही पडत काहीच नाही किंवा वडिलांचा धाक असायचा किंवा नाही का आईचा धाक असायचा हे सगळ्यांना कोळून म्हणजे तुमचा कॉन्फिडन्सच इत का हाय आहे ना की विचाराची सोय नाही
म्हणजे एका वाक्यात सांगायचं ना तर ते जगात कोणाच्याच बापाला भेत नाहीत
सिरियसली म्हणजे आणि ते इतके कुल आपण तही असं वैतागून पोटतीडकीने हे करून ते करून काय समजायचा प्रयत्न करूना नाही ते प्रचंड कूल पद्धतीनेच बोलतात
हो आणि ते ठामच असतात त्यांच्या त्यांच्या स्टेटमेंटवर ते फार ठाम असतात कि आमचं हेच कसं चालणार आहे आणि हेच कसं बरोबर आहे
आणि हीच आपली भविष्याची पिढी आहे
हो ना म्हणजे आपलं एक पंधरा वर्षानंतर ही लोकं होतील.
हो आम्ही एका शाळेमध्ये पण हे करत होतो डडीएडिक्शनच वगैरे. आणि खूप लहान मुलांना वेगवेेगळ्या अ व्यसन
हम.
आणि ते आणि त्यामध्ये मग ह्या सगळ्या व्यसनांमधनं जाऊन पुढे पॉन एडिक्शन लागतं.
हो.
असं लक्षात आलं.
पिअर प्रेशरमुळं पण हे सगळं होतं आहे बरं का, म्हणजे ग्रुपमध्ये तुम्हाला, त्या ग्रुपमध्ये तुम्हाला जायचं आहे. त्या ग्रुपमधले सगळे तुम्हाला कूल वाटत आहेत. आणि तुम्हाला त्याच्यात इन्क्लूड करायला पाहिजे त्यांनी. म्हणून सुद्धा हे सगळे प्रकार करतात हे लोकं.
खरे आणि त्याचा मग खूपच वाईट परिणाम ग्रुप- ग्रुप मध्ये पण वाईट परिणाम होतो.
हो आणि कसं आहे माहिती आहे का म्हणजे आता ह्या लोकांचे हे जे ग्रुप बनतात ना हे काही लँग टर्म पण नसतात बरं.
हो.
म्हणजे आ आता जर तू एखाद्या मुलाला जर, त्याला जर सब्जेक्ट नाही घेतला या पिढीतला आणि जर ऑब्झर्व करायला लागलीस ना तर तो तीन महिने या एका ग्रुप बरोबर असेल. आणि तीन महिन्यानंतर ना तो वेगळ्याच कोणाबरोबर तरी तुला दिसेल आणि आप पण विचारलं ना की काय रे म्हणजे तू तर त्यांच्यासोबत होत तो त्यातला तो तुझा बेस्ट फ्रेंड होता आणि आता तर तू भलत्यालाच बेस्ट फ्रेंड म्हणून ओळख करून देतोस, हां म्हणजे आता वेळ गेला ना. आता मला कळालं तो मला सुटेबल नाहीये. आमचे एकमेकांचे वेव्ह लेंथ का काय फ्रिक्वेन्सी जमत नाहीये. हा बाईफ जमत नाहीये सो मग माझी ह त्याच्याबरोबर आता जमते सो आता हा माझा बेस्ट फ्रेंड आहे. आणि तोंडावर सांगतत तो किती काळ माझा बेस्ट फ्रेंड आहे मला माहित नाही.
पण आत्ता आम्ही एकमेकांसाठी छान आहोत.
हां आत्ताच्या मुमेंटला आम्ही एकमेकांसाठी आमचं जमतंय. आमचं पटतंय. तो आम्ही आत्ता पुरते बेस्ट फ्रेंड आहेत मे बी पाच मिनिटांनंतर आमचं जर काही बिनसलं तर आमची मैत्री तुटेल. म्हणजे इ इतकं- इतकं कॅज्युअल आहेत त्या आणि कस होत हो का त्यांना वाईट पण नाही वाटत, म्हणजे ते
दहा मिनट झालेत तर आता लगेच आपले कॉल लागतील? की जरा वेळानी.
लावून बघूयात लागला तर लागला, नाहीतर मग थोड्या वेळानी एक तासाभराने वगैरे
एक पंधरा वीस मिनिटांनी एक बघायचं माझं ल तिला काहीतरी रडू येतय. मम्मी तिला, हो हो हो हो चालेल, चालेल, ओके बाय. माऊ.